हा बर होय का बरं काय नाही अ सहज असंच फोन केलता तुला की म्हटलं वेळ आहे का विचारावं तुझ्याकडे अ ते आपल्या सगळ्या ज्या बा एवले डीज आहेत बायका त्यांनी एका ठिकाणी सहल काढलेली ये तर तुला जमेल का यायला
चालेल
हा वन डे ट्रीप आहे गणपतीपुळेची एक दिवसात जाऊन यायचं रिटर्न सकाळी जायचं लवकर पाच वाजता आणि संध्याकाळपर्यंत यायचं नऊ दहा वाजेपर्यंत तर प्रत्येकी दीड हजार रुपये भरायचेत त्यामध्ये गाडी वगैरे हो गाडी वगैरे आणि त्याच जेवण एक टाईमच जेवण एक टाईमचा नास् असं सगळं ठरवलय तर तुला जमेल का?
हम्म बर ठीकये जाऊया.
हा चालतय म मी तुझं नाव देते क
हा चालेल नाय नाय नाय रद्द होणार हा
बर बर चालत की हा ठीक ये ठेवू म हा ह ठीक